काय नाही तू काय करायला?
चाललोय सॅमपल आणायला. सॅम आणि मी.
आणि शिवकन्या
शिवकन्या आहे हॉस्पिटलमध्येच.
हम्म हम्म चालत चाललय की काय सॅम्पल आणायला?
चालतचं इथं जवळच आहे.
हम्म हम्म म काही आणली नाही ती?
आणली होती की दुपारच्या आणायचं होतो.
तुम्ही का जाता सॅम्पल आणायला तुमचं हे स्वतःच पर्सनल आहे का ते?
हा पाहुण्यांचा.
हा हा.
हम्म आणि काय?
काय नाय.
फोन केलता शिवकन्याला?
नाही करणार होती म तुम्ही आता म्हणला ना बाहेर जाणार आहे म्हणून मी काही केली नाही.
तिने आहेत की हॉस्पिटलमध्येध्ये.
हा हा.
हम्म. आणि काय
काय नाय
मम्मी तर
मम्मी टीव्ही बघत बसते.
हम्म.
हम्.
मम्मी स्ट्रिक्ट आहे काय तुमची?
नाही का?
विचारले
नाय स्स्ट्रिक्ट नाही आहे म्हणजे असं फ्रेंडली आहे हा असं बोलायला तर फ्रेंडली आहे पण बाकीच्या ह्याच्यामध्ये स्ट्रिक्ट आहे.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
ते सगळ्यांच्यातच असतंय.
ते असतेच
सगळ्यांनच्यात असते.
हो वया
पण काय नाही मी कुठं पण काय पण जायचं असल सांगूनच जाते तेझ काय नसतं.
हा हा.
हां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
मग पप्पा जरा म्हणजे जाउ देत, उद्या सुट्टी घेतात कि.
येणारा
होय काय करू येऊन?
ठीके आहे बघा काय करताय? नाही येणार आहे की आम्ही आम्हाला कुठे सुट्टी देत्यात.
म मला देत्यात काय.
देतील की तुम्हाला सुट्टी.
क नाही सर नाहीयेत तेव्हा सुट्टी कसं देतील? सर असल्यावर देतात. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो ऐकूयंल काय?
हा याले.
एकच मीनट हा बोला मॅडम.
आ सर असल्यावर सुट्टी घे घे म घ्यायला काय म्हणत नाही नाही तर विचारलं तर ऊगच पेटतय हा नाही आहे हे नाही आहे ते नाही नाही आहे करत असता
होय सोमवारी घेणार आहे ना मग घ्या जावा सोमवारी तुम्ही.
सोमवारी बघू अजून काही नाही फिक्स.
हम्म फिक्स करायचंय काय अजून?
करायचंय हाफ डे नाही तर आता नेक्स्ट फ्रायडे लाच.
होय चालतय की कुठं जाणार आहे ट्रिप ला.
कायच कायच फीक्स नाहीये अजून.
हम्म बरं ठीक आहे.
बाकी त्यांच्या ट्रीपच काय झालं? काय काय ती चालतं होती ब्रदरतेन कोणकणती?
आम काय माहित नाही ओ‌ आम्हाला आम्ही काय लक्ष देत नाही त्यांच्याकड.
हम्म आपण तिथं डिस्कस तेन करायला तर ते तिथं काय तर डिस्कस करत होते आपल्याबद्दल.
तर नाटकं का आपल्याला काय फरक पडतोय काय.
कुत्रा भूकतय भूकतय गप्प बसते हो.
हम्म त्यांना बघवा ना झालंय आता आपला ग्रुप झालाय ना.
हा तेच की तेच शिव्याल शिव्या देत असतील.
हम्म हम्म तेच की.
मग आपल्याबद्दल काय तर जाऊन त्यावरच्या सिस्टरला सांगत्यात. आली नाही का‌य काजी सिस्टर आज?
काजी आल्या की.
काजी आल्या होय आणि ती नवीन?
ती पण आलं.
आल्या होय?
होय आल्या की.
हा मला वाटलं सोडली.
नाही मला पण वाटलेलं बरं नव्हतं वाटतं पावतीला आज आल्या म
हा हो.
हा.
हो.
हम्म हम्म आणि काय सेल लागलाय जाऊया काय मोरणीला?
उद्या जाऊया, काय उद्या?
हो चालेल जाऊया की, तीच लागलेली जाऊयात. जाऊया म्हणुन मोरणीला या कि भेटूया सगळेजण असंच.
होय उद्या फिक्स.
श्यामनं तर बंडलच साठवून ठेवलाय पैशाचा. होय, ठीक आहे. हा बंडल केवढा मोठा बॅगेत ठेवल्या माहितेय काय? तुम्ही या तिची बॅगच पळवून घेऊन जावा.
होय काय, मग आम्हाला पण भेटणार मग काय.
हो तिन एक ड्रेस घेतली की नाही आपल्याला दोन ड्रेस घेणार ती. सांगितली तिनं तसं. हा.
तसंच पाटुकल्याच्यात पण जाऊया बघूया.
चालतेय बघून येऊया बघून यायला काय आपल्या पैशे पडत नाही.
होय.
जायचं काढाय लावायच सगळं नाही आवडलं म्हणून परत यायचं.
हो आवडलं नाही हे ते आहे ह्याच्यात असला कलर नाही काय, त्याच्यात असला कलर नाही काय विचारून
हम्म, श्याम म्हणालाय जाऊन अब्रु काढून यायचं बघ नुसता म्हणून.
मी सांगणार ओ इथं कॅशर हाय बघा, कॅशर इथं हाय बघा आपण घेयाच आणि पाडायचं.
घेऊन आल्या म्हणायचं मोठ आणि बंडल करून घेऊन आल्या. मॅडमांना काय अकाउंट दिली नाही, ठेवल्या सगळ्या तसंच. मग तोच बंडल घेऊन येणार आहे. मॅडमनं सांगितल्या काय घेऊन येतायसा घ्या. एक दिवसाचं सगळं तुम्हाला घ्या म्हणून.
होय?
होय.
हं मॅडमच जीव जाईल तिथं.
काय ते?
मॅडमचं जीव जाईल म्हणलं.
मॅडमचा जीव जाईल आमच्या, लगेच हार्ट अटॅक येईलच.
लई हाय मॅडम आमची. सरांच काय नाही खरं हि मॅडम हो सुमीतला पण लागलेत की महाकुंभ सेल.
हो स्वस्त हाईत पण साड्या.
होय. पंधरा तारखेचे पुढं आहे ते.
कुठं?
सुमितला.
चाल झालंय. आमची वहिणी तेन घेऊन आल्यात की.
होय?
ते पंधरा तारखेच्या पुढं पाटुकलेच्यात आहे कृतज्ञता सेल.
हा एक जुलैपासनं सुमितमध्ये होता बरोबर हाय.
हा आणि ते पाटुकल्याच्यात पंधरा तारखेपासून हाय. हो. मोरनीला पण जाऊया टॉप छान असतात.
हा बघून यायचं, आवडलं तर घ्यायचं.
हा.
रेग्युरला लागत्यातच ओ कपडे.
होय.
हं माझी तर सग लई कपडे जुनी झाले ते हॉस्पिटलला ड्रेस एक नाही, त्यामुळे सगळे जुने झाल्यात. कुठ तर जायचं म्हटलं कार्यक्रमाला एक डे ड्रेस नसतोय बघा.
माझ पण तसच झालंय आणि कुठलं घालू, कुठलं नको असं वाटतंय. मग घातलं तर सगळ हेवी आहेत, हेवी पण लई घालू वाटतं नाही.
होय. आणि उन्हाळ्यात ना असं अंगात एकदम कॉटन कपडे लागतात हे असली नको वाटत्यात टोचणार लायलन
मग होय होय.
त्रास होतोय ना खूप मग हम्म. ठीक आहे की जाऊया उद्या. तुम्ही पण बंडल घेऊन या.
हम्म नाही आहे कि ते आपल्याला घेणार आहे की.
कोण श्याम हाय होय?
हा.
ठीक आहे विचारा उद्या आल्यावर ती काय म्हणत्या, मग मला फोन करा. हम्म. तस करा आणि काय? खायला काय जायचं नाही आपण?
जाऊया की असंच चटरपटर कायतर खायला जाऊया. आपण तो ब्रेडच हे खायला जाऊया मग
बरं ठीक आहे.
हम्म.
हम्म जाऊया की चालतंय. फोन करा शामला आणि शिवकन्याला. हातत ती. म्हणत होत्या फोन काही करत नाहीत आम्हाला म्हणून.
हा.
हम्म.
ऑनलाईन यायला सांग त्यानला.
हो सांगते की. चालतय ठेऊ काय मग? हा, हा बाय हा.